मस्
काय तर काय नाही आता आवरून जरा अह रूम मधल आवरातला लागले
हा हा
तुझ आवरला
हो आवरल
काय काय केलं सकाळपासून.
हा नाही दारातलं आवरल गाडी धुतली.
हम्म.
रूम मध आवरलं औषध घ्यायला आलेलं डॉक्टरकडं.
हो म डॉक्टर भेटली.
नाही डॉक्टर बाहेर होते त्यांनी सांगितले क्लिनिक मध्ये
हम्म हम्म मग सांगून ठेवलेल घेऊन आलास का
हम
हम्म हम्म मग जिमला गेलेलास काय
काय झालं
जिमला गेलेलास काय आज म्हणलं हम् हम्म सकाळचा काय खातोस मग
सकाळी उठल्या हो काय ड्रा फ्रूट्स खातोय नंतर नी मग फळ खायची नंतर मग अंघोळ करून दूध आणि नाश्टा
हम्म
उपीट शिरा किंवा पोहे
हम्म हम्
मग थोड्या न जेवायच दुपारी जेवण झाले किंवा जरा थोड्या चारपाच वाजता काहीतरी दूध किंवा फळ खायची मग जिमला जायचं
हम्म
झालं मी आणि मग आलं की परत आणि काहीतरी फळ वगैरे खायची
हम्म हम् हम
रात्री जेवाण
हम्म ह
हम्
सकाळच काय ते सुका मेवा सगळा खायचा, अंजीर, बदाम, बदाम, मुनुके, बेदाने,
हम्म.
अक्रोड असं सगळं खायचं. मग
हम् बाकी आणि काय मग कॉटनचे कपडे बघायला गेलेलास काय?
जायच
लिनन क्लब ला किंवा आणि कोणतं दुकान झाल्यावर ते इकडं हम् होय नंतर बालाजी कलेक्शन ला पण मिळते ना. हम् हम्म आणि इकडं त्रिवेणीच्या तच्या इकडे एक दुकान झालंय तिकडे पण मिळतात बघ. कॉटनचे फॅब्रिक चांगले अस तिथं लिनन मध्ये वगैरे. आणि आता भेट वस्तू द्या म्हणजे भेट म्हणून द्यायला पण असे सेट आले तिथून हम्म. ते नवीन दुकान झाले माझे नाव नाही लक्षात
वर्ल्ड कप चालू आहे ना.
हम्म हो. हो वर्ल्ड कपच्या घेतलास का कसा? हम् खेळाचं खेळाचं साहित्य मिळते त्या दुकानात मिळ
होय आता जर्शीची वेगळी दुकान झालेत आत्ता. अधिक कस ते तेवढतच मिळायचं आता फक्त जर्शी ची वी दुकान झाल्यात.
हम् भारी आहे की मग.
हम्
मला. बग सीझन काय तरी, हे करतात कॅश करतात.
हो नाही. आता काय बारा महिने जर्सी आता पोर घालतात.
हो ते पण आहेच खर-
खेळताना, फिरताना इकडे तिकडे घर- सगळीकडे वापर आधी कस तेवढंच वापरय-
हम्म.
त सगळीकडं आलं.
हं. मग तु कॉलेज तुमच्या कॉलेज- ची जर्शी असेल की.
हो आहे की.
हम्म. त्याच्यावर काय लोगो दिलाय काय कॉलेजचा?
नाही आमच आमचच केलेला. टीमच्या नावाचा लोगो केला.
हम्म हम्म. हम्. मग काय त्याचे मॅचेस असतात.
होय, मॅचेस असतात कि कॉलेजच्या.
डिफेन्स असते आणि मिडल काय काय असते ते?
हो डिफेन्सला कस? डिफेन्स न बॉल- काढायच असते. समोरच्या टीमच्या बाहेतनं. आणि किप्पर असते तो गोलीत थांबलेला असतोय.
हम्म.
मध्ये असते ती मधली फळी असते ती फ -त्यांना दोन्हीकडे- खेलायचं असते. मागं पण पुढं पण पळून खेळत असते. त्यांना मागचा बॉल काढला- तर तो पळवतान पुढे द्यायचा. पुढच्या फळीला. मग पुढची पळी असते ती गोल मारते
हम्म हम्म अस असत ते.
हम् का त रेफरी असतात तीन. नऊ- नव्वद मिनिटांची मॅच असत्या. एक पंचेचाळीस मिनिटाचा एक- एक आर्धा हाफ आसतोय आणि त्यात- त्या आणि मग मध्ये ब्रेक असते पंधरा मिनिटाचा मग परत- दुसरे पंचेचाळीस मिनिट.
अस असतय व्हय?
रेफ्रि असते ती ग्राउंड मध्ये असते. प्लेयरांबरोबर पळत असते.
बरं.
आणि दोन रेफ्री असतात ते बाजूला लाईन वर उभारलेले असत- ऑफ साइड आहे का? फाऊल आहे का? जर ह्या रिप्रिल दिसणार तर ते लाईन व- चे रेफ्रि सांगतात. ते दोन रेफरी बाहेर असतात लाईनवर. एक त्या बाजू उजव्या साईडला एक डाव्या साईडला.
हम् ते- पंच दोन आणि एक तीन पंच असतात काय?
त आणि बाहेर ते कॅमेरा वर बघणारे ते आणि वेगळे असतात.
हम्म ह् आणि मग ते पिवळ कार्ड, लाल- कार्ड काय दाखवते ते?
पहिला काय करतात? पहिला एक चुकी केली तर व हे देतात चेतावणी देतात. नंतर ना मग, दुसऱ्या हा- ना नाही दुसऱ्यांदा पण ती चुकी केेली तर मग पिवळ. आणि मग एकदमच जास्त- जोरात किंवा चुकीच काय तर पाय घातला असलं तर मग लाल.
हम्म.
अस किंवा हा किंवा दोन्ही दोनदा पिवळं कार्ड दाखवलं तर मग ते लाल होते. मग त्या प्लेयर न बाहेर जायाच.
हम् म्हणजे त्यांना खेळायचंच नाही.
त्याला खेळायच नाही आणि पुढचे एक मॅच खेळायची नाय.
हम्म ह आणि मग नुसतं एकदा दाखवलं तर?
एक पिवळं कार्ड दाखवल तर काय नाय मग ती वॉर्निंग असते.
हम्मम् हम् अस असते मग कालची मॅच कोणी जिंकली?
काल होती साऊथ आफ्रिकेची साऊथ आफ्रिकेने जिंकली.
हम्म म कोणीकडे चालु होती मॅच?
जे आता कॅनडात चालले.
होय हम्म मग रात्री बराच वेळ मॅच बघत बस
होय ते बाहेरच्या देशात असल्यामुळे आपली वेळ जुळत नाय.
होय रात्रीचच
होय.
मग आता दुपारी जेवणाला काय?
जेवन आता भेंडी केल्या, आमरस हाय.
हम्म
कडी, चपाती
हम्म हम् मग आजून आंबे आहेत? आम्ही काय मसूर केली आता. आणि भाकरी, भात, वरण आमच्याकडे काय अंआंबे संबलितता ते राघु आंबे आलेत ते आम्ही चिरून खातोय. हम्म हम्म ते पिऊन खायचे छोटे छोटे आंबे असतात, बघ ते बघ कुणीकडं मिळतात काय हा गोटी आंबे कुणीकडे मिळतात काय? ते बघं जरा बाजारात
अजून तर काय कोणाकडे दिसलेले नाय आता मोठे आंब द्यायचे राघू आंब
हम्मम् आता केळी आणत नायस काय?
नाही ते आता आपल्या तालमिक जातोय आता म लागतील आता पुन्हा
हा तेच कि पाटलांच्याकडची केळी आणत जा म्हणजे प्रो टीन शेक म किंवा नुसत दूध प्यायचं नी वर केळी खायची. तरी पण चालतय. हं म्हणजे ते प्रोटीन मिळतय ना हम् हम्म
अंडी आणि खायचे परत ते आमच्यात शांती केलेली. त्यामुळ आता महिना दीड महिना खायच नाय.
हो अजून बरेच दिवस तुला पाळायला पाहिजे. हम्म
म्हण अंडी बंदाय सोया चंक आणाराय ते
हम्म हम्म थोडेच न चांगले खावेसे वाटले तर मग आणून खावेत हम्म बाकी आनी काय? आजचं दिवसभराचं काय?
शी बघून येणार मित्रांबरोबर जाऊन. चांगली कुठलीं तर घेणार एखादी अं
तुझे सांगलीचे मित्र येतात काय सगळे? हम्म हम्म हम्म सग हम्म हम्म
मला तर सुमितचा वाढदिवस होता.
मग सुमित आलेला काय?
नाही त्याला फोन वर शुभेच्छां दिल्या मग
हम्म
तो म्हटला थोड्या दिवसांत
हम्म हम् आता तो त्याच्या गावीच असतोय ना
हो
हम् त्याचं शिक्षण पूर्ण झालं
होय झाला गी तेे एडिटिंगचा कोर्स करत होता तो म पूर्ण झाले आता इंटर्नशिप
हा तेच कि नोकरी लागली हम्म हम्
म ते झाले के म आता पोलीस किंवा आर्मी भरती होणार म्हणजे प्रॅक्टिस असते ना रोज
हम्म हम् म रज हो रोज पहायला जात वाटत तो त्याच स्टेटस बघते मी
होम
हम्म
रोज ते स्टेडियम आहे तिकड त्यांच्या गावात तिकडे रोज पळायला आपल्याकडे क्रीडा संख अकोला तसं स्टेडियम आहे तिथे
होय मग तुम्ही हॉकी स्टेडियम ला कधी जातय कनाय
हॉकी स्टेडियम गेलतू कालच गेलतो हॉकी स्टेडियम वर खेळयला
मग तथ टर्फ आहे
नाही नाही ग्राउंडच कि मातीच आपल्या घरामागाय तस
हम्म हम्म
कालले खेळ भरपूर दिवसाांन अनवानी
हम्म हम्म
चाल ्य प्रेशर झालं सगळं दगङ टोचून टोचून
मग शूतका घातला नाही
नाही बरं पूर दिवसां खेळू असंच
हम्म हम्
असंच गेलेलो त्याच्याजवळ मित्राजवळ अथर्व कङ म्हणला चल खेळायला जायचं आम चला
हम्म् आणि कोणतं मित्राचं ते सरळ झालं काय ऑपरेशन झालेलं ते
हो झाले गी आता खेळते त हे िऱ्याच झाल ते
हम्म हम् बरोबर आणि आता काय त्याला त्रास होत नाही ना
हो नाही आता काय नाही झाले बरं झाली सगळी रिकवर्ही
बं बर बाकी अन काय
ह आता आलूय राजारामपुरी हाय जाणार घरी आई वाट बघत बसली असल जेवायची
हो बर बर मग जेवन आणि मग अ काय काय वेळ दुपारचं बघूया म्हाला फोन कर मग नाही मी करते तुला फोन
हो
हम् करते तुला, हा चालऽऽ
हा,